हॅलो?
हा बोला ना.
आवाज येत आहे?
हम.
बोला झाला का चहा वगैरे नाश्ता?
हो झाला ना चहा. तुमचा
हो माझाही.
साडे दहा वाजता.
दहा वाजता
हम्म.
चांगलं चांगलं नाही पाऊस बंद आहे.
बंद हे आवाज खूप येतोय गाडी आवाज गाडीचा आवाज हायवे हायवे वरती आहे का कुठे?
हो मेन हायवे ला आहे ना.
मेन हायवे का हा त्यामुळे
हम् नॅशनल हायवे ना जळगाव हायवे त्यामुळ.
छान आज काय लवकर उठला असाल ना तुम्ही?
सकाळीच संडे मंडे संडे म्हणजे आमचा स्पेशल डे राहतो हॉटेलवाल्याचा.
बरोबर आहे ना. आपण एवढं करतोय कशासाठी त्याच आपल्याला बेनिफिट छान मिळाला पाहिजे ना.
ह. आता दहा वाजता कर्मचारी आले
ज्याच्या त्याच्या कामाला लागून गेले आता माझं काय मी सकाळपासूनच तयारीत लागून राहतो. कारण ग्रेवी जे इथ माझ्या हातानच बनवत असतो मी.
बरोबर आहे ना.
हा सर्व काही ग्रेवही पासूनच तयार होतं ना तर मग ते ग्रेव्हीची चव व्यवस्थित असली तर सगळं काही व्यवस्थित आहे ग्रेवी खराब आहे तर सगळंच खराब आहे.
खराब आहे बरोबर आहे
हा.
पण एवढं सगळं आज ओनली नॉनव्हेजच का?
हाव. व्हेज पण चालत पण व्हेज लगे जवळपास दहा टक्के नव्वद टक्के पूर्ण नॉनव्हेजच चालतं.
अच्छा.
हा आता काल जे हेत काल पूर्ण व्हेजच चालू होतं. शनिवार असल्यामुळे
हम्म शनिवारी नाहीच खात शक्यतो सोमवार शनिवार आता अलीकडे गुरुवार पण खात नाही कोणी पण एवढी ग्रेव्ही भरपूर बनवावी लागत असेल ना?
हा ग्रेव्ही जवळपास माझा पूर्ण एक एक किलोचा मसाला राहतो एक एक किलोची पूर्ण मसाले मिक्स करून मग त्याची ग्रेव्ही बनवितो.
दिवसभरामध्ये होत का पुरतं का?
कमी पडतं संध्याकाळच्या वेळेस कधी कधी.
हा मग तेच म्हणते ना एक किलो म्हणजे हॉटेल आहे म्हणल्यावरती कमीच पडणार
अ ह नाही एक एक किलोचे त्याच्यामध्ये जवळपास तीस प्रकार चे आयटम राहत एक एक किलोचे तीस किलो पूर्ण मसाले तयार होताते.
म्हणजे समजलं नाही मला.
जसे की एक किलो काजू एक किलो बदाम एक किलो काजू कनी एक किलो मगज एक किलो तीळ असे अलग अलग प्रकारचे पूर्ण आयटम मिक्स केल्याच्या नंतर त्याचं वजन वाढतं ना. तीस किलो बनतात ते पूर्ण.
बाप
हां.
आणिय‌ हे नॉन व्हेज ला वगैरे हेचा खोबऱ्याच वगैरेच असेल ना मसाला. का फार कमी असतो तो त्याच प्रमाण क
खोबऱ्याचं प्रमाण मी कमीच ठेवतो खोबऱ्यामुळे जे ना तर ग्रेव्ही गोड बनते.
हो का?
आणि आमच्याकडे जे हे ते लोकायला जास्त करून तिखट खायची सवय.
नाही हो तसं कसं म्हणजे आता हॉटेलमध्ये आम्ही पण गेलो की नाही तर नॉनव्हेज मध्ये जरी जो मसाला असेल तर तो खोबऱ्याच तर असं फार वाटत नाही मग जर असा असेल तर तो थोडा गोडवा जाणवतोच ना त्याच्यामध्ये तिकट कुठे असतं एवढं.
जास्त खोबरं वापरलं त्यावेळेस गोडवा जाणवतो खोबरं मी पण वापरतो पण खोबरं मी कमी मात्रामध्ये वापरतो.
अच्छा.
हां. मी खोबऱ्याच्या जागेवर काजू आणि बदाम टाकत असतो एक-एक किलोचे. माझी ग्रेव्हीचा निसता खर्च आहे जवळपास तीस हजार रुपये
बापरे! तीस हजार रुपये पण अ डेली
डेली पर दिवसाला.
हम्म.
तर मंग आता धंदा किती होईल तिची गॅरंटी नाही. आता काजू बदाम काजू बदाम तुम्हाला माहितीच आहे आता काय भाव हाय काय नाही.
हो.
केसर सुुद्धा वापरतो मी भाजीमध्ये ग्रेवीमध्ये केसर.
हां.
हा मंग
मोस्टली ते स्वीटमध्ये युज केले जाते ना.
टेस्ट येते ना त्याला ना असं थोडी ना आहे केसर प्रत्येक हेच्या मध्ये युज केल्या जातं.
तिकट मध्ये पण केलं जातं का?
हां.
अरे वा मा म्हणजे मला नव्हती आयडिया.
हम्म. आता ते लोकायला काय हे जास्त करून केसर दुधावर टाकून खायची सवय आहे.
हो.
तुम्ही डायरेक्ट त्यांना भाज्यांमध्ये सुद्धा वापरू शकतो हा. म्हणजे पूर्ण माझे मागाचे आयटम आहेच. हाव आता मला जर पण राहनाचं ठरलं तर मी संभाजीनगरुन नाही तर जळगावून बलवतं आता जळगावला ते तर मसाले पण मोठमोठे लेजन्सी आहे मसाल्याच्या.
हम्म हम्म.
तर माझ्या मसाले जळगावूनच येते डायरेक मला जायचं काम राहत नाही मी फक्त कॉन्टॅक्ट केला का ते लोकं मला डायरेक पोहच करून देते ट्रॅव्हल्सद्वारे ट्रॅव्हल्स चालते ना संभाजीनगर.
हा हा.
त्या गाड्यामध्ये मला डाय पार्सल मध्ये भेटून जात ते पूर्ण. इकून पण ऑनलाईन पेमेंट केलं का झालं त्यांचं काम म्हणजे मला जायचं काम पडत नाही ना.
चांगलंय की उलट तो त्रास एक म्हणजे वाचलाच ना.
हा जुना कस्टंबर आहे ना मी समोरची कंपनी. पण, माझ्या माझ्यावर भरोसा ठेवू शकते असं माझं बॅकग्राऊंड आहे.
किती वर्ष झाली आता तुम्हाला हॉटेल ला?
मला आता जवळ, जवळ असं आता बारा वर्ष चालू आहे.
ह चांगला एक्सपिरियन्स आहे तुमचा.
वर्ष बाराव चालू आहे पण मग माझी वय कमी आहे. म्या वयाच्या हिशोबाने जास्त प्रगती केली.
किती वेय आहे तुमचं?
सव्वीस.
हम फार कमी आहे.
वयाच तुम्हाला लागल
नाही आता भरपूर कमी आहे.
हा.
लवकर लवकर स्वीकारलेय तुम्ही आणि छान ग्रो पण केलय.
शाळा पण त्याच्यामध्येच समजा पूर्ण शाळा पण हॉटेल लाईन मधूनच पूर्ण फिक्स केली पूर्ण
हा तर लाईन मधूनच पूर्ण कंम्प्लीट केली शाळा पण
आता. तुम्ही म्हणताय बारा वर्ष आणि आता हे शाळा अन्यथा आता हे तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटच केलं. हे सगळं कसं काय मॅनेज?
मला काही समजलं नाही का तर वय पण सव्वीस आहे
हां.
हा मग.
बाराव्या वर्षामध्ये मी जेे हे त हॉटेलमध्ये कामाला होतो. मी तुम्हाला पहिल्यापासून स्टोरी सांगतो.
हम्म.
बाराव्या वर्षामध्ये हॉटेलमध्ये मी कामाला होतो मला अडीच हजार रुप महिना होता भांडे.
हम्म.
जास्त, जास्त मी सहा महिने हॉटेलमध्ये भांडे घासले पण त्याच्या नंतर म्या निश्चय करून ठेवला की शिक्षण बी करायचं हॉटेलची बी तयारी करायची आणि प्लस मध्ये पेमेंट बी आपलं समजा मनी बँक चालूच ठेवायला पाहिजे या हिशोबाने आपण म्या पूर्ण. तिन्ही पण सेटअप व्यवस्थित चालवत आलो पहिल्यापासून.
अच्छा.
तर मी जशी मी जशी समजा बारावी काढली.
बारावी काढायची ना तर माझं जे इथ माझं दहावीच्या बॅचवरच माझ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये नंबर लागेल होता.
हम्.
नंबर लागेला असल्यामुळं मग मला बारावीच्या इथं मुक्त विद्यापीठमध्ये घ्यावं लागलं ॲडमिशन.
कारण की मला इकड पण तयारी करणं होती ना मुक्त विद्यापीठ असं राहतं कि, मुक्त विद्यापीठ असं राहत, की तुम्ही फक्त ऍडमिशन घ्या त्याच्यानं अ फक्त पेपरला येऊन बसा बाकी काहीच नका करू.
मी केलेलं आहे मी मुक्त विद्यापीठमधूनच बी ए केलाय कम्प्लीट. हम्म म्हणजे त तुम्हाला ते मी दोन हजार एकवीस मध्ये केलय.
हाव का. हंम. हंम.
आणि आता माझा मुलगा आहे ना, माझा मुलगा माझा मुलगा ह्याला आहे. डिग्रीला आहे आता.
अच्छा.
हम्म.
कोणती डिग्री?
तो इलेक्ट्रिशियन लाईनमध्ये आहे डी वाय पाटील कोल्हापूर.
अच्छा.
हम्म.
म्हणजे माझे जे ते पूर्ण बचपना जेवी तर दहा वर्ष लोकं म आता मामाच्या तिकडेच गेला आणि त्याच्यानंतर जे माझं अर्ध शिक्षण तर तिकडेच होईल होतं मध्य प्रदेश मधी.
हां मंग ते तसंच होतं ना तिकडे आता आमचं पण शिक्षण म्हणजे तिकडेच होतं पंच्यानवं मध्ये आम्ही इकडे आलो तेव्हा आम्ही स्वतः तिसरीला होतो. आणि नंतर ना इथे परत बॅक गेलो एक वर्ष आणि अ सॉरी तीन वर्ष बॅक घेतलं पहिलीपासून शिक्षण आणि
हां.
अ परत एक वर्ष बसून काढलं असे चार वर्ष बॅक पडलं आम्हाला.
हाव का?
हां मग तिथून पुढे बॅक नाही, नाही नाही. तुम्हाला लक्षात नाही आलं चार वर्ष वाया गे म्हणजे ते तीन वर्ष पहिली ते तिसरीचे. आणि एक वर्ष आम्हाला ऍडमिशनच मिळाला नाही हिंदी इंग्लिश मिडीयम असल्यामुळे मराठी मराठी येत नव्हती ना मला तेव्हा.
हां हां.
नंतर मग पहिलीपासून शिक्षण घेतलं मराठीच.
अच्छा
हम्म त्यामुळे झालं.
आणि मला जे इथं वयाच्या पाचव्या वर्षीच मला पहिलीमध्ये ऍडमिशन भेटलंत.
हा त्यामुळेच बरोबर आहे.
हां. म्हणजे वयाच्या हिशोबानं जर म्हणलं तुम्हाला लय लवकर माझा कम्प्लीट बी केलं मी आणि माझ्या माझ्या उद्योगाला मी सुरुवात बी केली.